हॅलो, हॅलो. हॅलो.
हॅलो हां बोला.
हॅलो.
हॅलो, हा बोला आवाज येतोय.
आवाज येतोय का?
हा येतोय बोला.
हो ना.
हा.
मग कुठलं टॉपिक घ्यायचं मॅम?
सांगा तुम्ही बोलाल ते.
आहे ना. शिक्षण वगैरे, एज्युकेशन रिलेटेड.
हो हो बोलू या ना.
चालेल. कुठ गेलते तुम्ही?
मी अ रायगड.
अच्छा.
हां तुम्ही?
काय शिक्षण झा? आम्ही नाशिक.
अच्छा.
काय शिक्षण झाल मॅम तुमचं?
अहो काय सांगू इथे इन्फॉर्मेशन आपली पर्सनल नाही द्यायची.
हो सॉरी हं.
हा हा असंच बोलू आपण शिक्षणावरून.
हो चालेल ना. पहिलेची शिक्षण पद्धती वगैरे असं. नॉर्मल. पूर्वीच्या काळी कसं म्हणजे एवढी सोय वगैरे नव्हती शाळेत जायला वगैरे. मरठी शाळा असायच्या. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण असायचं. तर त्याबद्दल तुमच काय- हा बोल हॅलो.
बोला काय बोलताय? हा बोला.
म्हटलं पूर्वीच्या काळात कसे प्राथमिक माध्यमिक शिक्षण असायचे एवढे एज्युकेशन रिलेटेड एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या ना.
हां.
शा गावातच शाळा वगैरे असायची छोट्याशा. किंवा मग झाडाखाली शाळा वगैरे भरवायची.
हम्म
सर लोक शाळेत झाडाखाली शिकवायची असं.
आमच्या इकडे म्हणजे कसं होतं. म्हणजे आमच्या इकडे शाळा होती मोठी होती सातवी पर्यंत. म्हणजे आमच्या इथे भरपूर. भरपूर म्हणजे चांगलं होतं म्हणजे सगळ्या सकट म्हणजे सुविधा पण होत्या. म्हणजे त्यांच्याकडूनच शाळेकडूनच. बॅग परत आपले बॉटल सायकल पण वाटप करायचे. वह्या पुस्तक द्यायची.
हो पेन, पेन्सिल, इरेझर वगैरे
हा आता ते आ त आता इंग्लिश मिीडियम आणि बघा ना मराठी शाळेत म्हणजे आपल्याला. कुठल्या म्हणजे असे पैसे पण नस द्याय लागायचे ऍडमिशनचे वगैर. तु आता इंग्लिश मिीडियम शाळेत जेव्हा म्हणजे बाहेर. बाहेरच्या शाळेत बघा ना आता आपण आपल्या मुलांना टाकायला गेलो की. म्हणजे पैसे भरण्या भरल्याशिवाय आपल्याला म्हणजे हे ऍडमिशन असं नाही होत.
हा पहिले वक इंटरव्ह्यू वगैरे असतात मम्मी पप्पांचे असतात. मग त्याच्यावर सिलेक्शन डिपेंड करत इंग्लिश मीडियम ला.
हो ना आणि भरपूर ऍडमिशनचे पैसे. भरपूर घेतात मग.
हो सत्तरऐंशी हजार. लाखाचे पण वरती जातात.
हो हो जातात आणि ते ऍडमिशन. वेगळे परत वई पुस्तकं आणि त्यांच युनिफॉर्म. ते वेगळे तो खर्च वेगळाच झाला ना.
हो मग. देशीी एज्युकेशनच्या पेक्षा खर्च वगैरेच जास्त बाकी ऍक्टिव्हटीज वगैरे. ते जास्त हे होतं इन्क्लूडसत त्याच्यात
आणि पुरांनी अभ्यास पण केला पाहिजे ना एवढे सारे फीचर्स वगैरे असतातच. अवेलेबल त्यांना पूर्वी एवढं न
नव्हत ना आई वडील देतात पण एवढं की म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी. ते म्हणजे विचार पण नाही करत भरतात पैसे पण काही मुलं असे असतात.
मग तीची. किती कष्ट करतात त्यांना असं कोणत्या गोष्टीची कमी पण नाही बसू देत की. शिक्षणाला कमी पडलं पाहिजे आपलं नव्हतं तर आपल्या पोरांना आपण त्याच्यापेक्षा बस्ट दिलं पाहिजे असं
काय मनावर घेत ना
मुलं नाही घेत म्हणावर मुलांना आजकाल काय थोडा अभ्यास केला की कंटाळा येतो मोबाईल बघतात ह त्यांना कार्टनची रीलीलस वगैरे त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो
आता जास्त मोबाईलच बघतय मुल. खरं तर मोबाईल नाही जास्त पाहिज.
आईवडील एवढे पैसे वगैरे भरतात
हा ना.
पोरांवर पूर्ण लक्ष दिलं तर होत पण मग एवढं थोडे पण प्रॉ ण लक्ष थोडी देऊ शकतय गणटीन घरातले पण काम असतात ना
मुलांनी आपली जबाबदारी सोपत हा मुलांनी जबाबदारी स्वतःची थोडी तरी घ्यायली पातली.
हो स्वतःचेपटस घ्यायला पाहिजे थोडे. थोडं आपलं कर्तव्य राहतं थोडं त्यांच राहत. व्यवस्थित मुली तरी ऍटलिस्ट समजून उमजून थोडं मोठं झाल्यावर स्वतःहण करतात अभ्यास पण मुलं एवढा मनानी अभ्यास नाही करती.
तेच ना
त्यांना कळतं मुला नको हा मुलं एवढा इंटरेस्ट नाही घेते अभ्यासात असं.
हा ना तेच.
मुलांनी गष्ट. तुम्हाला किती मुलं आहेत दोन का एक?
हॅलो.
सॉरी सॉरी हा आवाज ब्रेक होतो ताई आहे तुमचा
हा येतोय ना आता?
हो हो ते ना खड खडकड होत ते आवाज
हा हा येतोय ना आता?
हो तसं पहिले मराठी शाळेत खिचडी वाटप धान्य वाटप.
हो हो होयचे होयचे.
मस्त कड धान्य भेटायचे सर्व परत शिदा असायची चा सुकडी वगैरे
हो सुप आमच्या इथे म्हणजे. बालवाडीमध्ये असं म्हणजे जेव्हा पाच वर्ष ते बसतो बघा आपण तेव्हा आम्हाला सुकडी वगैरे म्हणजे भेटायची.
हो सुकडी परते मिक्स भात राईस असतोच ना. तो पण भेटायचा भारी वाटायचं ते छान लागय. खायला बाळांसाठी वगैरे पौष्टिक राहायचं.
हो हो पौष्टिक आत्ताच्या मुलं बाबा खाईत पण नाही ते काही.
आताच्या मुलांना फक्त पिझ्झा बर्गर चायनीज पास हा व्हेज सँडविच फास्ट फूड सर्व लागत.
हो.
आता चा मुलांना तसं खायला दिलं तर मुलं म्हणतील मम्मी काय आहे हे.
हम्म हम्म खाणारच नाही. हो खाणारच नाही जबरदस्ती भरवाय लागत.
टिफिन सुद्धा नाही नेणार दिलं एखादवेळस आपण त्यांना नॉ भाजी पोळी करून दिली कधी नव्हत कंटिन्यूतरी त्यांना कंटाळा येतोय. ते आता मम्मी काय रोज रोज. भाजी पोळी त्यांना नवीन नवीन पदार्थ खावेशे वाटते टिफिन ला वगैरे.
मग तुमच्या इथे शाळा वगैरे जवळ आहेत?
आहेत ना शाळेजवळ आहेत भरपूर आहेत इंग्लिश मिडियमच ये. आणि गावात वगैरे आहेत. मराठी शाळा आहे वगैरे, पण तिथलं पण एज्युकेशन छान आहे मराठी शाळेतलं. जे प्रॉपर टीचिंग वगैरे सर लोक छान लक्ष देतात मुलांकडे तिथे वेळ राहत पुस्तक वाटप वगैरे गावातल्या शाळांमध्ये राहतं ना अजून.
हो हो देतात ना अजून पर्यंत देतात त्यांना. कोणती गोष्ट विकत नको आणायला सर्व गोष्टी भेटतात.
हो आणि आपल असं मोठ्या थोड्या मराठी शाळेत असतात टेन पर्यंत तिथे पण देतात आठ वगैरेपर्यंत. म्हणजे भेटायची स्कूल मधून बुक सर्व्या. अन वर बुक वगैरे पैसे देऊन घ्याना. असं असतात काय केस स्कूलमध्ये.
काही स्कूलमध्ये असता. प्रायव्हेट स्कूल मध्ये नाय देत ना.
नाई प्रायव्हेट याच्यात नाय देती. आणि इंग्लिश मिडियमला वगैरे तर नाहीचयेत अशी सुविधा वगैरे.
नाहीत त्यांना उलट सांगतात म्हणजे आता युनिफॉर्म पण आणि त्यांचे भरपूर एवढे महाग येत ना. पैसे वगैरे पण काहीच कमी करत नाही.
कमी नाही बाई तिथे आपण बोलूशी
त्याच ह त्याच प्राइजला फि-फिक्स रेटच असते त्यांची. आणि म्हणजे आप आपले साधे रेग्युलरचे कपड्यां शिवून पण ते कपडे महाग असतात.
हो आणि त्यालाच कम्पेअर करून आपण बाकी स्टेशनरीच्या ह्याच्यातून घेतले ना किंवा ड्रेस वगैरे. तरी खूप फरक पडतो डिफरन्स पडतो पैशे
तर आमच्या इथ म्हणजे काही अस, काही ठिकाण असं म्हणजे स्कूल आहेत ना. त्यांच एकच दुकानात अशे कपडे भेटतात सर्व. दुसरीकडे भेटत नाय मग त्या दुकानदाराला कसं माहीत पडलेलं असत. तर ना ते आमच्या इथे सर्व हाय त्यांना जास्त
ते स्कूलवाले पण त्यांना मॅनेज राहतात. शॉप राहत आहे ना कनेक्टेड. मग त्यांना दोघी बाजूनी प्रॉफीट होतं एक स्कूलमधी पण होत. आणि शॉपवाल्याकडून पण होतं. असे भरपूर सारे कारण आता ते नाशिकमध्ये पण ये ना आता खूप सारे स्कूल्स आहेतना त्याच एकच शॉप म्हणजे नाशिक मेन सुंग म्हण म्हणजे तिथे एज्युकेटेड रिलेटेड सर्व. शॉप मध्ये ड्रेस वगैरे बरेचसे स्कूलचे. तिथेच भेटतं तसं. तिथे आता बाकीची वस्त बाकीचे ड्रेसेस वगैरे नाही भेटत जास्त. लहान लहान मुलांचे स्कूलचे असे युनिफॉर्म्स वगैरे भेटतात.
हा त्यांनी म्हणजे विचार पण करायला पाहिजे दुसऱ्यांचा. सगळ्यांना सगळ्या गोष्टी परवडतात ना असं नाही.
हो ना मग काहीची परिस्थिती असती नसती. एज्युकेशन हे करायची हाय वगैरे इंग्लिश मीडियम आहे. पण त्यांनी समजून उमजून पण घेतलं पाहिजे, ना तश्या फॅसिलिटीज पण दिल्या पाहिजे. एवढे पैसे घेतात त्या पोरांकडून, प्रॉपर लक्ष पण नाही देत टीचिंग वगैरे करताय. घरा घरी वर्कबुक कमप्लीट केले काय झालं.
हा झालं आपला टाइमिंग छान वाटलं बोलून.
हो ना ठीक आहे चालेल थँक यू.
हा हा थँक्यू